हॅलो
हा आवांज येतों कां
हो येतोयं
हां मलां रिंक झाल्याचांच आवाज नाहीं आला ठीक आहे ठीक कायं चाललंय आवरलं का
हा आवरलं
स्वयंपाक वगैरे झांला संध्याकाळचा
झालं सगळं मंग लवकर बोलायचं म्हटलं म्हणूंन आवरलं सगळं.
आतां रुसून बसला खेळायचं जायचं आता पावसाचं कसं खेळायला पाठंवायचं सांग बरं.? आ म्हटलं घरातंच कांहीतरी. करायचं म्हण आपले जुने कायं कायं खेळ ते सांग म्हणलं मला. तरं मंग मंला पणं आठवणं झालीं म्हणलं आपणं पणं लहानपणी कसं खेळत होतों.
हम्म,
आजकाल कस मुलं मोबाईलवरच क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात. असं, हे झालंय ना. हा ग्राउंड वर किंवा मैदानात. खेळ खेळत नाही आता आपण कस लहानपणी. संध्याकाळी चार नंतर शाळा सुटली की सगळ्या मैत्रिणी जमा व्हायच आणि अ बॅगशाळेतली आले की टांकायची आणि खेळायला पळायचं. आहे की नाहीं हम्म आणि सगळें गल्लीतले सगळें जणं यांयंचे. आणि त्यावेळेस असं कांहीं. ठरलेलं नसायचं की आपणं हा खेळ खेळूया तो खेळ खेळूया कोणतरी एकतर म्हणलं तर आपणं. अ म्हणलं तरं हा चला आपणं खेळूया एक जणं कोण म्हणलं तरं हा सगळेच जणं त्याचं म्हणणं. मान्य करायचं ना आपणं हे खेळ मंग पहिलें आपणं कायं खेळत लंगडी खेळत होतो. तो खो खो खेळत होतो. कां की नाहीं हम्मं लंगडी मध्यें पणं खूप मज्जा यांयची. ते एकां पायांवर तोल सांभाळायला लागतोय ना त्यांच्या मुळे. हा म्हणजे आपण खेळातच पण शिक तो कि आपण तोल कसा सांभाळायचा वगैरे.
खेळ ज्यांना सवय त्यांना पावसाळ्यात ते अवघड वाटत. प्रत्येक घरात बसून खेळ आहे ना असं हाय.
हा बरोबर आहे कि. आणि खो-खो अस ति तर आपल्या गल्लीमध्येच इतके मुलं असायचे की आपल्याला खो-खो ला खो मुलं म्हणजे मिळायची त्यावेळेस नाही तर ते, आता कस मुलं हुडकाय लागतात कुठ आहेत मुलं म्हणून.
हो, बुद्धिबळ कॅरम वगैरे खेळायला सांगायचं त्याला घरात अस.
लहानपणीच सांगायले ग मी आपल्या आपण लंगडी खेळायचो खो- खो, कबड्डी, विट्टी दांडू सुद्धा खेळत होतो आपण
हो हो, पारंपरिक खेळ खरच अशी व्यायामा च्या दृष्टीने चांगले होते. आताच्या आताच्या मुलांना क्रिकेट क्रिकेटच जास्त आवडते. हम्म,
पण खेळत होत, बघ ते गोट्या खेळायचे घास सागरगोटे, भऊरा खेळायचं.
गजगे झेलून हा सापशिडी वगैरे लहान मुलांना. खूप आवडती खेळायला ती. मजा वाटते त्यांना खेळायला. हम्म,
आणि खेळामध्ये मग आपल्याला काय काय म्हणजे शिकायला मिळते की सगळेजण एकत्र असले तर आपण पण संघाने कसं एकत्र खेळायचं संघाने कसं लढायचं. जिंकलो तरी आपण एकच आणि हारलो तरी आपण एकच संघ राहिला पाहिजे. तेच आपण आयुष्यामध्ये पण आपण हे करू शकतोय ना. त्याचा वापर करू शकतोय.
हम्म,
कबड्डी मध्ये अगदी ते श्वास धरून ते म्हणाय लागते ना. कबड्डी कबड्डी आउट करून त्या लाईन. पण त्या लागते पण म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला श्वास अ
रोखण्याचा अं सराव होतोय. श्वासाचा पण व्यायाम होतोय खेळण्यात हम्म.
आणखीन विठी-दांडू असायचे त्याच्यामध्ये एक हे असायचं गिल्ली दांडू असायचा बघ ते असं, लांब फेकायचं आणि त्याच्यामध्ये जे कोण जोरात आणल त्याचा नंबर आपण असं म्हणजे काढायची कोण? पहिले येणार किती कोणाची लांब जातेय.
पळापळी मध्ये तर किती मजा यायची. पळापळी मध्ये तर किती मजा यायची शिवना पाणी परत दगड का माती कितीतरी खेळ पारंपरिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं आपल्याला तणाव कोणत्या प्रकारचा नव्हता. चला जिंकलो जिंकलो हारलो तसं क्रिकेटमध्ये नाही आता तर नाव किती तणाव असतो क्रिकेट मध्ये, तसं आपल्याला तसं कधी जाणवलंच नाही, पारंपरिक खेळ खेळताना.
हा आणि लगोरीमध्ये पण किती मजा यायची ना ती दगडं एकावर एक रचायचे.
लगोरी
बाॅल मारता ना ते विरोध पार्टीच विरोध पक्षातलं.
परत ते आपण बॅडमिंटन खेळताना किती छान वाटायचं ते.
हो पूर्ण शरीराचा म्हणजे व्यायाम होतो त्याच्यामुळे मग,
किती मज्जा यायची. त्याच्यामध्ये तर,
हो हो.
टेबल टेनिस खेळायला पण छान वाटतंय.
होय होय होय आता फक्त हे सगळ. म्हणजे खेळ आहेत कनी लंगडी, खो-खो, कबड्डी म्हणजे आपली मुलं खेळतच नाहीत नुसतं ते मोबाईलवरच आ खेळतात. हा घरात बसूनच खेळतात ते मैदानावर जाऊन खेळतच नाहीत.
ते बास्केटबॉल तर किती छान आहे खेळ तो बास्क केटबॉल आता खेळच होते अधुनमधून पण मुलं एवढं खेळत नाहीत आता.
हा म्हणजे ते आपल्या टाइमपास होतात नाही कि खेळायचं पण त्याच्यामध्ये आपला पूर्ण व्यायाम व्हायचा पळणं व्हायचं, उड्या घालायचं होतं. आणि त्यामुळे आप काय क तंदुरुस्त राहत होतो ना. हम्म. आणि त्याच्यामध्ये आपल्यालाग हे पण असाय नियम असायचे असं केलं तर हे. अं पकडापकडीमध्ये किंवा खो-खो मध्ये उठल्यावर नंतर धक्का मारायचा वगैरे